हिलाच ना दुसरा कॉल.
ह
हॅलो,
हां..
आवाज नव्हता का येत, माझा का येत होता.
या तसं.
हॅलो,
बोला ना.
आवाज येत होता, माझं पहिल्यांदा.
नाही नाही. आता आला ना, हा का बरं.
फोन आला होता मला मी, म्हणलं तिकडे पण आवाज येत होता काय मम्मीचा.
नाही नाही मला नव्हता येत,
तुमचं येत होता इकडं मला, म्हणून मला वाटलं इकडचं पण तिकड जात अस म्हणलं नंतर. लावती. आता काय
लांबून लांबून.
नुस्त मी
मला निंता येतात निम्म चालू आहे ना त्यांच. पूजा कामबाट.
आमची ति वर माडायची. तु रे ओ ताई.
हार मारायची तूयरेची मग, आपले पहिले लावली का. काळ्या पाण्यावर लावलेली कां.
हा दुसुररुनदा आम्ही तिला.
नाही भाव व्यक्ती ती आहे ना.
हां..
शिवाडा आहे शिवाडा आहे, त्या आम्हाला बोलवा हो वारा मळायला. हां.
वहि लय वर मडते बाया आम्ही तर हजार-हजार बारा-बाराशे रुपये रोज पाडलाता.
कांवं
तेव्हा बरं बरं.
मी ये रेखाताई ये निर्मलबाई, आम्ही तिघी फिक्स आहे. हा यारे कताई ना, शाळेवर नि आत का.
हा..
सौरभची मम्मी, मी आणि चो त्या दुर्गाची मम्मी. हां.. सरपंचीन बाई म्हणत्या मला बी सांग मी म्हणलं तुम्ही सरपंच आहे तुम्ही काय जात्या बाई. मला पंचनबाई बसवले इथं कोणाच्या.
त्यांच्या शेजारीच ना कोणते ते, सचिन भाऊचे मम्मी का.
हा. सचिन भाऊ मम्मी तेच्या, शेजारी फ्लावर आहे का तुमचं हां.. म्हणूनच फोन राहिलाय का माला बी सांग म्हणे. माझं नाव घे, म्हणे यादीत. .
कुकर लावले आम्ही.
हां बोलवा बरं खरंच.
हौव ना ओ.
हौव ना ओ रेखाताई ते, रेखाताई चारदा म्हणून राहिले मला म्हणून मी म्हणून राहिले. हां.. ध्यान राही का म्हणे, सरपंचीन बाईन
तो रोजच्या जेवढ्या तोडल्या तेवढं, चांगलं राहतं आहे जास्त जेवढे जाईल तेवढ्या.
अ राखे
एक एक दीड दीड क्विंटल तोडतो, कोणी पण चाळीस रुपये पाचशे राहतील ते.
आम्हा चौ गेल फिक्स ठेवा, बाकी जाऊ द्या तिकडेच उडत.
बरं बरं हम्म.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
ते का काही का मंग कव्हा येतो आतो हे कडाला. कां दिवाळीच्या नंतर येते, दिवाळीच्या आधी कसं कायं. हा दिवाळीच्या नंतर येत त्या.
तु लवकर लाविली ना ओ.
नाही आमच्या थोड्या लेट तु यले यामच्याऱ्या आहे पण मग सगळ्या सोबतच जात्या मागच्या पुढच्या सोबतून जात्या.
गावं जाणार का?
हम्म. दसऱ्याच्या वेळेस राताला घेेत्या.
हां चालत ना, नंतर आवरू आम्ही घरदार.
अगं बाई. बरं बरं हा हा. ह
मांगलेले काम असणार ह्याला. हे दाब दाब मैतीला.
त घेता का आम्ही पण येऊ तुम्ही चौघी जणी येते मंग आम्ही आणखीन होतो ना आम्ही चौघी जणी होतो ना. आ? निंदाआईलाच घेऊन गेलो त्या लई कामाच्या मागं लागल्यात. तर
हाव चालतं चालतं चालतं.
माया दोन्ही जावायला घेते तुम्ही चौगी बणी.
हा चाला ना ओ खरंच. नाही बाई हे सरपंचिन बाईचं काही खरं नाही. तुला माहितीये मी म्हणून, रेखा नाही ती पूजा आहे.
पूजा नकुलची
नाव कोणती पूजा येती. नाही नाही कट करते याचं नाव कट करून टाक. हा लेकीला दार खासदार वे.
बरं बरं.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
हा.
आणि बस जा.
कामाच्या
आं .
त्यांच्या शेजारची असाव रोज मम्मीरी पण एणखीनी आत्ता ही एणखीन कोण म्हटलं म्हणलं तर दुर्गाच्या मम्मीनी.
दुर्गाची मम्मी
एणखीन आं
अन सरपंचीन बाई सरपंचीन बाई नुसती हस्ती बस. की बाई घे तर खायला काय घेऊ सांग?
सरपंचिन बाई लईच तोंडीन माझी शेंगा.
सरपंचीन बाईले दोन तीन मुलगे आत्या म्हणून राहिले. कळत नाही का मंग त्या म्हणे माल काय आत नाही, त्या म्हणे माल काय आत नाही काय म्हणे.
मई माय म्हणे त्या या म्हणते.
हा हाय का . टाक-टाक तिथं टाकून ये की हाव मंग लय बारी तोडतीन त्या लेख मांडल्यावर. म्हणजे आत्ता तोडती न्हव का रोज त्यांना वाट त्यांना वाटण का लेकीच कमी झालं पाहिजेन तेवढच, मग जास्त तोडिल द्या.
हां. आमच्या उषातही उठल्या बाई, एकदाचा या कॉलमधून या.
मन.
त्यांनी त्यांनी नाही घेतलं ना. आ...
कोण उकलं
आमच्या उषा ताई उषा ताई
हा ती रेखाची मोठी जाऊ का?
हा..
ती कसं काय हुकली.
त्यांना फोन नव्हता आता त्यांना, काय वाटलं मग हि माणस देत्या काय नाही देत्या पण ही. तिकडच्या लोंडेश, बाईंनी सगळ्यांनी माणसांच्या चं फोनवर केले आहे.
हो भेटला कबा.
हां ना, त्यांना विच विचारलं होत गीता बाईनं विचारलं होतं यानला म्हणी का तुम कारशंका घ्या, नाही म्हणल्या होत्या ना. आमच्या फोनमध्ये तर, आम्ही हा म्हणलो.
काही माहितीच नाही, समजा त्यांना असं.
हा.. असं समजलंच नाही ना एवढं.
आपण कसं आहे ओ, एक एक चुकी किती हे हून जाती. हां बरं.
देत राहायचं कशात का होईना नाव.
हां.. मग काय हेना, तर मग आता. तर घरात राहायचं.
हौव.
रेखताई नाही का ते, त्यांचं करून दिलं नंदाबाईचं.
हा काल म्हणजे, मीच केलं दे मीच रिफ्रेश करत राहिले. माझ्याकडे दोन तीन दिवस होते ना, आम्ही सोबत तर मग मी त्यांचा फोन घेतला. आणि मीच कुटाने करत. बसले तेच्यात, म्हणले हेन ला आले नाही. तेव्हा मागच्या वेळेस गिताबाईनं पाचशे रुपये घेतले, त्यांची भरायचे बर का ओ.
आस नाही करायचं ओ. ह नाही कराय हे, कधी ना कधी उघडकीस येईल बरं.
नाही म्हणजे त्यांना येत नव्हतं, ते रेकॉर्डिंगच होतं तेव्हा पहिले.
हम्म.
तर त्यांना आलं नाही तर त्यांनी, पाचशे रुपये घेतले होते यांना दीड हजार दिले होते. आता पण त्यांच्याच अकाउंट वर जाते, ते खात चेंज करायचं होतं. त्या दिवशी होतं होत, आणि काल ना मी म्हटलं चेंज. करून देत तर ते व्हइनाच नाही, त्याच्यावरती क्लिकच होईना ते ऑप्शन्स.
नाही आता जाऊया आता काय, ते काढ ते करून घे. आता नका देऊ.
पण मग ते त्यांच्या हेच्यावरच जातय ना, आता कस काय देतीलन ते आता आम्ही भरून देतोय ना.
आता मग पूर्ण घ्या.
हा आता घेतील ना पूर्ण, आता पण त्यांना साडेचारशे रुपये येईल त्यांच्या हेच्यावर.
नै पुर्ण हो आता.
पहिले दोन येलो होतो ना, आता साडेचारशे आले परत त्याच्या येण्यावर. आता घेवून घेतील ते साऱ्यात. आता कशाला देतील त्यांना, आता थोडी देन मी काही केलं त्याला.
काय आणल गं. मला देन एक, देन बाळ. देना. काय माय पोरगी जांभळ आणले, दे म्हणते तिन देई ना ती.
आता चालूच आहे का, जांवळ अजून.
हं इथं आमच्या बंदार वर होती. बारी केली पण मग घेते खाऊन चावती देम्हणलं तर दे ना नाही.
ह्यो लईच भारी काढला होता ओ.
काय?
अरे आठ दिवस झाले का, त्या फोटोला थांबा मग मी लावते.